लं हा ठवले बघ तू
माझं पण झालं बघ
हा हा झोपलीस काय काय
अजून हाय प जागी बसले
हम् हम्
मग पोरं कुठे गेली झोपली का
हा नाही खेळायला लागलेत अजून
होय उशारपर्यंत जाग येत की ग
होय होय जागे असतच उशीरपर्यंत त्यांनी दुपारी जरा झोपतात नाही त्यामुळे उशीरपर्यंत जागे अस
होय होय तरी पण किती वाजेपर्यंत जागे असतात ग
तरी अकरा साडे अकरा वाजतोय सगळ्यांना झोपायला आम्हाला
होय ना खूप उशीर करर्यून जागे असत सखी
तेरच
होय आमच्यात लवकरच होत ते देवातच झोपलाय ब किती उषय झाला
होय
हो आहे
चांगली गोष्ट आहे ते चांगली सवय हे आम काय आहे किती वेळ किती झोपवलं तरी झोपत नाहीत लवकर होय तेच कि आहे
आणि आता शाळा अ करत होय
किरकिर किरकिर होते ना स रात्रभर वेळते झोप होत
ते लहान म्हटलं तसच ग
हम्म हम्म-
लहान पोराचं टायमिंगच नसते झोपायचं टायमिंग नसते ना उठायचं टायमिंग नसते
होय होय तसच होते
हम् काय हे काय जरा पराठे केलते
हा हा
सना काय नको झाल तर चपाती भाकरी सारखं सारखं करून नको झालेलं
होय होय
नंतरन पराठे केलते मेथी चे
होय कशी केलतीस
मेथी चे पराठे भाजी स्वच्छ धुऊन घेतलं पहिला बारीक चिरल मग त्यामध्ये अ गव्हाचं पीठ रसा हळद तर तिखट मीठ मसाला चा रसा घातला आणि म्हणून घेतलं बिन पाणी घालतो जर असं म्हळल का म्हणजे तर पाणी सुटते नाही मग लागल तस नंतर जरा जरा पाणी घालून मळायचं आणि आपण रेग्युलर चपाती कस लाटतो बघ फक्त त्याला धुमडायचं नाही नुसत गोल लाटायचा आणि तूप लावून भाजाचं तूप किंवा तेल लावून भाजायचं
हो काय मी पण तशीच करते सोड म्हणताना म्हंटलं विचारावं तुला कशी करते ते सर वेगळी मी एकेकदा नाही त्यात हे पण घालते ग बटाटा पण घालते म्हणजे दोन्ही पण म्हणजे आपण आता आलू पराठा करतोय कसं पण मग ते पण त्यात घालून करते मी दोन्ही पण एकदम होते म्हणून
हा हा तेच केळलेलं म्हणजे कस - जरास ते काय याच भाजी खाईत नाही ना तो चपाती सोबत म्हणताना पराठे च केलत
होय होय चांगलेच सोड मुलं तयार खातातच तेवढं तर
हम्म
स्वस्वरूप बरोबर पण दिलं तर पण चालत
होय सॉस बरोबर छान लागतय टोमॅटो केच्यप बरोबर छान लागत
होय होय आणि आपण जास्त करून काय नाही लोणी लावायची गरम असल्यावर लोणी दवडीस कनि मस्त लागते त्याच्यावर जरा जी चटणी टाकायची शेंगदाण्याची चटणी वगैरे किंवा खोबऱ्या चटणी मस्त लागते तस पण
पुढच्या वेळेला ट्राय करते घे लोणी लावून कसं म्हणजे छान लागते
होय होय
हा चालते की कर म आणि उद्या मला
होय वय करते घे
हा आणि ते करून केल्यावर सांगते तुला कसल
होय होय चालतय सांग सांग
हा ठेऊ काय